आवाज येतोय माझा.
हा काय जेवण वगैरे झालं का?
हो झालं की तुमचं.
हो झालं की काय काय पाऊस आहे. का
ना तिकडे
इकडे पण नाही आहे. शेताची वगैरे काम.
आहेत की चालू.
हा हा
तुमच्या तिकडे
आमच्या इकडे पण चालू आहेत.
हम्म हम्म काय काय चालूय आता.
आता आमच्या इकडे चार महिन्याच असते ना कामाचे. अ मग ते कस ते कस श असत अ भात. नाचण आणि आणि भुईमुगाच्या शेंगा एवढंच आमच्या इकडे पिकत मग ते भातासाठी हाताचा तरवा टाकला आहे.
हा हा
मग काय केलं होतं जेवणात आज
वेच तुमच्या
आमच्या इथे आज नॉन व्हेज होत बघा.
तसं केलं होत का?
मटण मटण घेतलं. ते मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले.
ह
त्याला थोडस दही लिंबू, मटन मसाला अ आलं लसूण पेस्ट ती त्याला लावून थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं. थोडासा त्यात पुदीना घातला. मग ते थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट ठेवलं.
हा. हा.
तेच्यानंतर एक, एक मोठस म्हणजे आपलं जेवढं मटण आहे ना
तेवढस पात्याल पातेलं नाही तर कडई घ्यायची, मग त्या पात्यालयामध्ये थोडस तेल
हम्म.
आपलं जेवढं मटण असेल
हा
तेवढं तेल
घालायचं. त्याचप्रमाणे, त्या तेलामध्ये थोडासा कांदा बारीक एक लहान चिरून त्यात घालायचा. मग त्यात त्यामध्ये ते मॅरिनेट ठेवलेलं मटण आहे ना ते त्या त्या पात्याल्यामध्ये टाकायचं. त्यात थोडीशी हा हाळद मीठ, मीठ घालायचं. थोडा वेळ हालव हलवायचं, आणि ते तेला पाणी सुटलं ना कि त्या पाण्यावर त्याला वाफून शिजवून घ्यायचं वाफे वर. मग आपल्याला मसाल्यासाठी अ मसाल्यासाठी हा. हे, अ तिळ तीळ थोडं भाजून घ्यायचं. तीळ, लसूण खोबरं, कांदे, एक बार लहानसा कांदा टॅमॅटो हे थोडस लालसर रंगावर फ्राय भाजून घ्यायच. मग ते एका मिक्सर ला लावायचं. मिक्सर मधून काढलं की आपण जे म्हण जे मटण शिजायला ठेवलं ना त्यात त्यो मसाला ऍड करायचा.
ह
तो मसाला ऍड करून, मसाला मध्ये थोडा वेळ ते मटण शिजू दया घ्यायचं मटण शिजलं की मग त्यात चटणी थोडासा बुक्का. थोडे धने पूड, थोडे जिरे पूड. असं घाल परत कस्तुरी मेथी त्यात घालून ते हलवायचं. आणि त्यात आपल्याला जेवढा म्हणजे रस्सा करायचा आहे ना त्यात थोडसं पाणी घालायचं
हा
त्यामध्ये पाणी घातलं ना की ते त्याला छानशी अशी दहा पंधरा मि मिनिटं उकळी आणायची त्या उकळी म उकळी आली की आपलं मटण शिजलेलं असलं कि ते एका मोठ्या झारेनं ते गाळून घ्यायचं. गाळून घेतलं ना ते मग ते आपलं अ थोडासा बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा. म ते रश्याला उकडी उकळी आली की ते बाजूला ठेवायचं म म एक कडई ठेवायची कडईमध्ये थोडस तेल घालून तो कांदा चिरलेला आहे ना तो लालसर रंगावर परतून घ्यायचा. मग त्यात मसाला घालायचा. तो पण मसाला थोडा वेळ फ्राय करायचा. मग त्यात चटणी घालायची थोडीशी चटणी घातली की ते भाजलं की त्यात हे मटण शिजलेलं आहे. ना ते ऍड करायचं. असं चिक मटण केलं होतं.
हा हा
मग काय चाललंय फिराय वगैरे गेली होतीस का?
गेले होते की,
कुणीकडं?
अ रंटाळा
हा काय काय आहे बगाण्यासाठी तिथे
भरपूर हे हायत ऍक्टिव्हटीज आहेत.
हा हा आणि काय म
काय नाय निवांत तुमचं?
काय नाही निवांत आहे बघ
हा हा
तुला कोणती रेसिपी येते का?
हॅलो
हा हा हा
काय म्हंटलं?
जैसे भी ये
हा
अ येते की,
कोणती?
एक मिनिटं सांगते.
हा
हॅलो
हा एक मिनटं
हॅलो.
हा एक मिनट सांगते. हॅलो.
हा बोल. हॅलो.
गव्हाच्या पिठठाचा ग्हाच्या पिठ्टाच हे.
गव्हाच्या पिठाचं काय?
हा. अं हे अम धटापा अं
हॅलो.
पाटा.
हा हा. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. मप तेलागच कायच.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
माझा आवाज येतो का? हॅलो.
फे का आहे.
हॅलो. हॅलो हॅलो माझा आवाज येत तो का?
हो येतो की
हा ह काय आवडलं का नाही मग
आवडलं आवडलं.
हा हा हो आवडलं कीय
हा हा.
ठीक आहे ठीक आहे.
काय चाललंय मग
काय नाही बघ निवांत आहे.
हा हा.
माझं बाळ लहान आहे ना त्यामुळे मी निवांतच असते.
हो का बाळाचं नाव काय किती बाळ आहेत. अच्